हॅलो
हू येतो का आवाज
यालाय
आ हा मगाशी ग खुर्ची घरात होती ती मोडलीया पप्पानी परवा.
कशी काय?
ते प्लॅस्टिकच ग कुठं हे होतंय ते टेकून दाब देऊन बसल्यावर तुटलीया
एकदा पडलेला
होय. मग ते काकीस न जेवायला येत नाही ना खाली बसून.
काऊन?
ते ऑपरेशन झाल्यापासून येत नाही वाटत बसायला.
हा.
मग खुर्चीवरच बसून जेवत्यात.
हम्म.
म्हणून खुर्ची आणायला गेलतीत त तर ते हेज्यात ठेवल्यात शादी मेलमध्ये ठेवल्यात ग खुर्च्या.
हम्म.
ते आणायला गेल ते तर आणि येताना मोठी गाडी घेऊन आली तिथनं व्हय सगळीच आले म्हणून ना मग गाडी आपण कदमांच्या दारात लावलेली तर आणि पप्पा पण जाऊन खुर्ची घेऊन आल्यानंतर अ ह्यऊ लगेच कदम विचाराय लागलाय.
हम्म.
काय सोनीला बघायला पाहून आल्यात काय म्हणून?
हम्म उद्याला घेन म्हणायचं तू तयार राहा.
हो रे.
तसल्याला तसच सांगायचं.
आणि आता मी सोड्या गेल्यावर पुढं गेल्यावर म्हणते हाय की पोर पोरगा अंगण बिंगण चांगला आहे की म्हणते.
काय पोरगं?
अंगा त्यां चांगलं आहे की म्हणते.
मग पप्पनी द्यावं घ दोन कानफडीत.
तसं कशाला लाब करेल. आम्हाला म्हटलं ग पोरग का अंगण चांग हाय कि होोच गेला होय मिल्ट्री तर असं म्हण विचाराय लागलंय.
हा.
मग होय म्हंटलं आई म्हंटली संतोषच मित्र मित्र ते पोरगं मि मिल्ट्री गेले म्हणून त्यास मी जेवायला बोलवलेलो म्हणून.
हम्म.
मग काय- काय बोलाल तर बाई.
पाक ते तर हे काढून आली असेल त्याची.
होय. काय तर विचारतच राहते गं नुसता.
हम्म.
आता परवा ते
आवाज येना आवाज येना ग तुझा कटकट यायला लागलाय.
मुरलेला न त्याचा.
मोडलास नव सरळ कुठं आहे?
अजून बी ते घेऊनच चालतोय?
होय. म्हणजे तेला काय ते नाही सोड काठी घेऊन चालतय.
हम्म
ते वॉकर ठेवलंय सोडा आत्ता
आज्जी हाय व्हय गं बरी
कुठं बाई मधी लय बरं नव्हतं आत्ता परवा
काय झालंय
सारखं बोलवत्या मला
पाप देव तरी ते दिवस ठेवताय बघ की अजून
बघ की नको झालंय म्हणत्या रडालती बाई परवा
एकशे दहा तर वय असेल की नाही तिचं
तेवढं नाय शंभर हासल
ए आसन जास्त खूप वर्ष होती ती
शंभर पार कील्या सोड
हम्म तेच सांगायलोय शंभरच्या वर असल
आता चार दिवस नव्हतो तर रोज मम्मीला बोलू इकड यायची की नाय टॉयलेट बाथरूम इकडं हाय आली इकडं ती पहिला राहत होती माहितेय
हम्म
आमच्याकडं जी तोंड करून खोली हुती की
हा
तिथं संडास बाथरूम केल्यात आत्ता आणि ही कणी त्यांच्या आधी जुनं घर राहत हुतीत माहिती तिनं
हम्म
तिथं तिला ठेवलंय दुब त्येला आणि बाबाला
मग ते माहिती आहे की मला
हम्म मग इकडं आली की बोलवत्या सारखं मला
काहीतरी दित जा तिला चपाती बीपाती भाकरी बिकरी केलीस
काय खात नाई गं भाकरी भाजीच आवडते तिला बाकीचं काय खाईत नाही तिला आवडतच नाही ते
खाईत नाई सोड खरं भाजी भाकरी तरी गं भा दात बी हायत कोण हाय ती
देतोय सोड कवा तरी
हम्म
बोलवत्या गं बसाय गमत नाही तिला तिकडं तिकडं कोण समोर चं कोण बोलत बी नाहीत
का
कोण आता बोलत बसणार हिच्याबरोबर इकडं कसा आ
फर्जा भाभी तेन बोलत नाहीत फरजाना म्हणतो ती कोण ती समोरची
तींनी तींनी नाही बाई बडबडत तींनी आता कोळं ठेऊून दुसरीकडं गेल्यात राहायला
हम्म हम्म हम्म तिघांची बी लग्न झाली त्यांची
होय झाली की
हम्म
पोरास्नी दोघास्नी पण एक मुलगा मुलगी हाय आणि तिझं परवा झालय वाटतं लग्न एक मुलगा झालाय वाटतं तिला.
हम् हम्.
तिकंड हायत तेनी इथं नाहीत.
त्यांच्या कुट आता ती दरवाजे लावून आत असते मालकीेन आहे आता.
अगं बाई का दरवाज लावून आत का.
ती कुणाची आता पंचाती कशाला करेल.
हम्म.
दहा ला आवरून टीव्ही ला बसत्या फोन लावत.
हम्.
ती कशाला बोललं हिज्याबरोबर.
गणेश कुठे आलता.
कुठ एमआयडीसीला जातुय वाटतं बाय.
हा हा.
लागलंय की वर्ष झालं वाटतं आता.
हम्म.
तर तिचं पोरं मिळवाली आहेत म्हटल ती कशाला बाहेर पडेल आता.
नस्ता बग. नाहया बाई उन्हाळ्यात पापड तेवढं करत्या वाटतं पण. सांगतात कोण कोण ते त्यास नी करून तेवढं देते त्या.
हम्म.
बाकीच पापड पण करायला आणत नाई. बिड्या पण बांधायची आता काय करत नई काम.
हम्म.
घरातच असत्या.
हम्म. आता काय तिला पोरग तिचे लगीन झाल्यापासन ती हवेत हाय.
होय हवेतच आहे‌ती.
पोरगं एक झालं.
हम्म.
खर काय वेगळंच दिसतेय ग सोनी ते.
का ग तिच्याया नवऱ्यासारखा आहे.
उकला जाय का दिसायला काय साजरे दिसत नाही हे. हाय तसंच झाल्या आणि तिच्या अंगात काय भरच नाही.
भर कसली होईल हा तशीच राहणार की.
हाडं दिसायला सगळे.
हम् मोठ कशाला पाहिजे लय.
मोठं कशाला पाहिजे ग. मूल चांगला आहे की ग मूल चांगलं ठेवलं आहे की ग.
मूल चांगलं ठेवले आहे खरं ती हे नाही आणि ते मूल दिसायला काय वेगळंच आहे का असं म्हणावले मी.
ते नवऱ्यासारखं दिसते तिच्या.
हम्.
नाकतेन सगळं तसंच आहे.
परवा नवऱ्याचा बड्डे होता स्टेटस ठेवली ते सांगालजे.
होय त्याला पण आता वर्ष होते.
हम्म
ते नवऱ्याकडे गेले नाक तन सगळं
लहान पोरासारखं वाटतच नाही ते असं.
म काय वाटते.
असंच खेळत असं काय नसती दिसते.
मग कसं असते?
काय घुंब्याग तच उभारलेला असते मी तेच फोटते म्हणते या
अगं तेच हसलेलं दिसत नाही त्याच गाल मोठं मोठं आहे ग गाल असं गालात बसतं. ले तोंड असं त्याचं
हम्म
हम् तेवढा ऍक्टिव्ह नाही ते
मंद बुद्धी असल्यासारख आहे ना
चलग मंद बुद्धी नाही चपळ नाही ग तेवढं
हम्म हम्म हिच्या सारखंच की
काही का चपळ नाही व्हय
काळच्या पळ रुम्यागत बसले असेल ते पोटात असताना.
मग काय करू दे?
हम्म
तू सगळ्यासनी नाव ठेवतेस तुझं बघणारच आहे आता
बघच बाई
किती पळते आणि किती हे करते
हे माझ्या सारखच होणार आहे
हम्म बघूया की आता.
हम्म
उद्यापासन चालू बाई कॉलेज माझ.
हम्म आता काय पाहिजे‌ मग त्याला
काय म्हटलीस
मी तुला रिक्षा ना म्हणले.
काय?
ते समून तल्यास रिक्षाला म्हटलं.
अ अगं कसला आवाज या लागलाय
ते सिंटरिंग काम चालू आहे बाजूला तिथल्या आवाज आला
हम्म् रिक्षाम जायेत नाही बाई मी पप्पा येतात सोडायला.
हम्म न्यायला.
एकताना मग चालत
किती वाजता कॉलेज असत? खूप
आ?
सकाळचच कॉलेज आहे ना?
हो मॉर्निंगचच की.
हम्म.
आटला असते.
हम्.
आम्ही जातो नऊला.
हम्म
मग काय येताना काय ट्यूशन मग वेळा न असते ना एक एकदा.
हम्म
मग मधी आम्हाला तरी पण पाऊन तास एक तासभर मिळतोय.
हम्म
मग डब्बा खाऊन किती पंधरा मिनिटं लागते तिथनं यायला आता-
हो चालु केली की लय उशीर लागत नाही.
बोलत आल की काय वाटतच नाही तो रस्ता.
हम्
मज्जा करत आलंय की काय वाटत नाही येतोय चालतच.
हम्म
कधीतरच ऊन तेन लय असलं तरच रिक्षानं
हम्म आ ते सगळं, सेकंद तुझं सगळं कॉल सेकंद मध्ये दाखवलात मला तुला पेमेंट आहेला तेवं आता त मला केवढं यायचं. शिवा खायला पाहिजे मी.
मग तु फुकट घालवलीसत्यात मी काय करू आता.
ते बी तसच आता ह्याच्या आधी बी चार कॉल फुकड गेलेत.
आमचं व्हा लागलंय बाई तुझाच काय प्रॉब्लेम या लागलाय काय माहितीय.
मी नाटकं करत सांगितलंय.
हम्म
नाटकं करत सांगितली म्हटलं काम करायलो म्हणुन.
कुणाला सांगितल्यास.
त्यांनाच की त्याला आणि बोलायला. मग ते बोलणार की मी त्याच्या मित्रासमोर ते बोला नको मी कशी बोलू.
अम् गपचुप बोल म्हनायचं
हम्
ते कशाला सांगायचं काम करालय आणि हे-
हम्म
आता माझे पैसे आल्यात,
हम्म
खरं त्यात लई बाई वाटणे येत आता.
म्हणजे पाच हजारात.